हॅलो बाहेर जस खाल्लं नाही माह्या जावाया न
ह अ पू पावालदनी ना
आवाज नाही करणे आवाज
भाकरी आणल्या न आता
आणल्या का
हा ह आरामल नल
अ राहुल शेठ दिसले मला उभा
हा आता आलेन
ह का
हम् ह ह ह टमाटे गाजर
होईनाच
झालया
ना बा येलस त लवकर घेऊन शकताच
हम् सकाळी येईल हे होईल का तीघच सोडु राहीले आता
हां
दुध विकाय का
तब्येत बरी आहे का
हा बरी आहे ना
दुखव होत काही
हा तू पचरालस
तुम्ही तुम्हाला सांगितलं त ईनो घ्या म्हणून
अ तानला
हम्म
संध्याकाळ झाली
या म्हणलं आजच्या दिवस गोबी लावायला आले नाही
हम्म शानान जाऊन बोलल्याने आ
बिझी बिझी आजकाल
बिझी आहे
चिठ्ठी करायले नाही सध्यास
अरे तर राणी होती ना राणीन बोलायचं न-
आता मला काय माहीत तुमचं दोघी जावायायच काय चक्कर आहे काही नाही- ना रायला बोलली नाही
हम्य का
हम्म हम् काय आला अस ना तुमचा राग
हां
मोठाल्या जावायचा राग यायले लगे राग यायले काय पैसे लागते का
होई तर
हम्
तुम्ही यामड लव दे तुम्ही नाही म्हजेस आणि
आता आमचं हे प अजून गोबीचच पडलं
हो त तरी प पौश ना
त गोबी बांधलेली असते उद्या तमटी बांधली असते परवागी ग घराजवळची तमबट बांधले असते काम किती सुईना आला असते हो
हम मी जरून आले ना मीमले या म्हण तीन काही येतं म्हणल्या न मग कास
मनाला मी रात्री सांगितलं नव्हतं गोबीला आल्या म्हणून तुमला आजचे दिवस कसं सांगाच होत सुई न सांग सुई न सांगाच होत कदाम न सांगायच होत
रात्री सांगितलं होतो प आता न सांगितलं
आता म्हणजे ग असं असं राहत आताच सांगाचं मानवताग तड काही लगनकार्य नव्हतं आता सांगाच नवल तीनदा तीनदा सांगाला
नलाकरण नकरर वि ना मो न तररी
मग लग्नाला रुच नाही मला
आम उई ना बढ च वशी
म मग तुला मानान घे नाही मला
हा उप
हम्म.
अ शर म चांगली खूपशी म्होलल्या
अ मग चांगली चांगलीच फुघण ना ते काय वरमावीन ना मग मी
मण
फुगणच आहे ना.
हो ते काय काही गावाला जा कुढं काही कुठे जात नाही.
येंडावी लागत काय करते नसते वावरालाच धरून
कणच बर सांगालागे तुला
दया सांगू.
हम्.
द्या सांग काय टेन्शिंग घेेत काग
हम् आता कोणता देव करून आली.
हम् गलती देवगडला
हो होता.
हम्म तुम्हाला म्हणलं चाला तर तुम्ही तिडच बसत त म्हणता नको बाई काम काम काम काय संग येणारी काय
दडंद अंद येईल दड
स्वनई बाम निभहिले असते आपण
हा तेवढा आहे पण देवगडला जाईल होती.
हा कन्णवीन गा उघायला असतं.
हा दुसरं पाहिला असतं.
हा.
त फोलती का ना ग तले असस
आता म्हहि लक काय कधी उचली त्या कधी नाही उचली तला वाटत काय मच काम कामाला बोलिवत्या कायका का नको काको
हा, हा त्याला वाटत असल तर
मोठा उचली तो बाई लाहनात ले उलचलतच नाही लाहना म्हग तुम्ही माणसात राहतो माणसात काय फोन घ्यायच तुमचा.
हा अग ते कोणा असत श
म्हणलं माणसत काय चुलतीच फोन कुणी काय म्हणणार आहे काय खांद पोरीच फो आला काय तुला नाही. हो काकू चार लोक राहत्या मोठली कसं वाटतो
हा चच कर हाचतला एकदम अवशष ते एकदम मावशीला ब लावताना मावशीच्यार र्च्या
म मला एक दिवस मला म्हणे फगर य तो आणि म्हटलं बघला शी झाली काकू काकूला काही कामच करायच नाही फवर म्हणलं हा हा फर जवेणे
अरे द्या
मता यवत य ज द्याराहि वाग होतो पण मग लय ना लवकांना सांगितलं काकू ये पा काय म्हणलं म्हणे तुम्हाला म्हणल तो म्हणला का काकुला फोवर तुम्ही आता. एलर एलर हगत. पडलं मला म्हणतो तुम्ही तुम्ही पारायला गमीित्या कुशाल गप्पाच्या नादी कामाची माणसं बशीित या
ह का .
हा.
बई बरंच चहा चानस
ग चानस लई आणून देतो, म्हणलं कामाची माणसं आता माई ल्योक ये मी बोलणारच ची म्हणलं त्यानला आम्ही बसून राहिलो तो कोण मालक ये आमचं
अ ते त्याला तसच मी
हम्म असं त ल्योक ये आमचा
हा बई कोणत कोणला लावितच नई
हम् आ
कितीक राहिली, कितीक बिया टाकली गोबीच्या आता
आता आम्ही लावले पाच बेड, सहावा बेड चालू ये
अजून भरपूर राहिले असेल मंग
मंग आता भरपूर राहिले, पाहुणे बी आले हो आमच्याकडं कुणी कुणी धाडलंय, हा हे एकच कुणीकून धाडले तुम्ही आमच्याकड
आला आसन कुणीकडून गावा भेट तयला बाकर भाकर पाणी दे ग, पाहुन्याला जेऊ घाल ना
कुणी आलं ते तुमच्या कुणीच आल?
अ हौ का मग जेवू घाल तयाला
मॅच पटल उ मॅच पटल की तेला
हा बास, एक म्हणत होती भाजी घ्या, आता तोया पोटाला काही प
हम्म मंग आता काय करू तरी देअराणा दे दे देअर म्हणी तू एकचपोळी खाती म्हणून तुया वाटीची एकच पोळी आणली म्हणी म्हणलं मग मी एक पोळी खाते, एकाच पोळीच काम करते म्हणलं नाई नाही आता पहा ना तुम्हीच आता
तुमच्या बाजूनी सांगितलं म्हणे एकच गेट लावाचाय
ना आता एकच लई ना, आता तसच करन ये, अर्धी पोळी खाल्ली का अर्धच पोळी जोग काम सकायी एक पोळी खालतो ना सकाळी एका पोळीचा सयपाक पाणी वैर राहतो हा आणि जून एक पुरी म्हणलं म्ह नसत घर मायात जायचं घरी यायचं
हम् एकच पोळी खा, एकच पोळी खात असन शानी
माझ तेरान एकच पोळी मा तिची
ह ह हौ का? देरान डबा भरला का?
देरान भरला तुमच्या सासून भरला मला काय माहिती
न होक ग असल करणार
नाही नाही बरोसा आहे, तुमची सासू म्हणती तू फोनवर बोल, तू टेन्शन नक घेऊ. मी सारका मारून घेते, तुला ज्याला कॉल कराचाय त्याला करून घे लगी दिवस भर तेच करता वाटत, काम मी करतेय न आज
ह
उ तोड धुतलं का, च्या पिली का, विचाराला सुरुवात करन
हाव का? उम काय अशी कोणाची सासू भेटेल का देवावानी?
मग किती देवावाणी चार वेळेस पाय धुऊन पाणी प्या
अशा ये राहिली न त्याच्यात
न्या म्हणूनच तुम्ही पाय धून पाणी पिले वाटतं
हा मग राहिली संध्याकाळी म तू तुमची मु दिसून राहिली
हा तर राहायलाच हेना मग ते सासू तशी सून उमऱ्याचा गुण.
म सासू सारखीच हे मी. हम्म. सासू
आमच्यावर नका पडु बस.
तुमच्यावर बी राहिनात.
नका, नका. ते आता, आता सासूची चाल सोडून दे्याणे आपल्याला सुना नाही सासूचं तर धरून नाही जमणार आपल्याला.
नाही आता सासू चाल तर सोडणी - -
मग आपल्याला सुना आणायच्या हैत.
आम ना पुढच्या व पाय तू पोरगी पायता पत्ता नाही सुना आणायच्या अन् सुना आणायच्या.
हा माहिती किती अवघड व्हायलय.
पुरी याल्या मग तर माझ्या
उद ते म्हणून त्यो ल्योक तसाच ठिवू का ते जर म्हणले आम्हाला नि द्यायची तूया लेकाला मग काय करत्या. घरात आओ लोकाला, लोकाला. काले जात पळून पळून ते चालत फक्त असंच नाही चालत. आपल्यासारख्या मण इमाणदारील - - कोण नाही म्हणुनतर कधी वाडाचे
हाव तेे तर हाईच.
ह आपण किती यान वागतो काम धं द ते नाही दिसणार लोकाला कष्ट फक्त माई लेक - - तिकडे रोज का पिऊन येणार आणि रोजच ते करीन नाही चालत. मग आता पोर कामाशी काम ते सारं जिडला तिडाई पण असं नाही ना.
शेती कर बया पण काय करायच.
हम्म. शेती करून घे बाई तो घरातच कर आम्हाला घाल.
मग आपण म्हणलं. पूरीवाले लय लगीच - - हाव बटकुस राहिले सर - -
आण हे ना हे आपल्यासारख्यालच हे आणि गरीबच करते बर का जास्त अशे हम्म. ज्याच्या जवळ कोनी नाही तो म्हण दहा एक्कर शेती लागती मला.
हा. नौकरी लागत.
नौकरी लागती आणि अजून वर उजून वर काय म्हणतो नाही मै पूरगी शेतीत काम नाही करणार. मग यो कशाला शेती इचारितो आपल्याला.
ह मग शेतीत काम नहीं करायच मग बस. ठेवनत पोरी शेती काएला विचारीतो.
तेच ना.
पोरी वालेच लई येती.
पोरी वाल्यांच लई अवघड होईले हो.
नाहो. लई अवघड होय.
गंजे पुयी पळून जाते त्या चालात या पण हे असं आपल्यासारख्या लाच जास्त.
हा आपल्यासारखेलाच.
काय करत्या?
हम
मई लेक घरी - -